हा हा बोला आता घरी जाता जाता
जेवण झालं.
नाही ओ अजून शेतात जाते काय तुम्ही
जायचे
घरी थांबा ना आपण पूर्ण कार्य कोण कयच
पाईन ना वाप कधी असली तर येईल मग वाप कधी असल तर मग नेना
नसल मग मला सांगा मग मी बी फोन लावून घेणार सगळ्यांना
हां हां हो ना
चालतो आ तुम बोला आवरती काम हा चल
आज तर शाळा नाही परीला
शाळा नाही हो पण मग आता घरावर नाही ना अंघोल पांगई
हा राडत रात भाई तो
ह ते पाणी पि तुला आंघोळ करायची आहे का मग घेन मग भांड्यातून घेऊन जायल
जेऊण झालं का ग
जेवण बिवन काम नाही का अजून
हो का
को तुमचं झालं.
नाही ना.
मी चडडी नाही बोल तुम्ही तु तुमही चालत. आणि मी कपडे घालते पोरला. चड्डीच नाही ना कोठ आहे ती
माज घर काम पडेल आज गयचारा पाणी शन
तू पोरी करता अस ना बाई काम जल्दी घेऊन
मी स्वायपाक केलाय भांडे पडले झाडून धुडून काढलं म्हणलं फोन लावून पाहता कोणा लागू राहिले कोणा लागा ना बी नाही ते काय प्रॉब्लेम आहे काय नाही नाही त्याच्यात बी
हा मला बी लावायचे माहित माहित सगळे बाकी आज
हो का
हम्म
माझे दहा बारा चांगले बाकी झिरोच पडले मला
तूस ना वेरे काकू हा अजून मला करावं लागणार नाही का घरी गेलं का आता त्यांचं चालू घाल पैट घाल. बरी म पाचवी त गेली. सातवीत त्यांची दिदी सातवीत. हम्.
ह.
हो सग काम करते त घरातलं पोळ्या बेळ्या हे त. डोक्यावर घे डोकंपुस.
आज रवीवार होता म्हनून केल वैदन.
हा. रोज करत अस न का नन घरच. मग संध्याकाळ तुम्हाला आयत भेटत ना.
हा पण मग त उ शिरा खात्या.
हा.
मग ती बनवून ठेवती लगे पाच वाजताच.
मग आम्ही म्हणतो बाई काही करू नको.
हा गरम गरम. बर.
आता काय पोच चालू आहे तो फरीच घरी येतो.
हा कराल तर. ती वेळ ला चौघ ना.
हा. चौघ कायम तिघच खास खाणार आहे ते पोरगत काम करीत नाही जेवण करीत.
चांगलं आहे मग पोराचं हो तर. कात नन कामत.
अह त्याला फक्त दुपारी एक ग्लास चा दूध बनून द्या झाल त्याचं काम.
हा का.
हा.
चहानच मंग जेवत नाही रल
हा ना त्याला तर लगे डेली लाग त बाई मी किती बी मागं टाकलं तेव्हाणत नाही मला चहा दे मग मी जेव तू ल अवघड ल अवघड त्याच
हो
तू तुला हातपाय नाही धुवायचे का. ह.
तुम कोर ना. अ ग असच बॉबल लागतदला.
भाई दहा मिनटंवर असं पटकन संपतच नाही र. दा आहे.
नाही ना पाचेन भाई.
पाची का.
पाच मिनिटाचा एक कॉल आहे असशी पाच कॉल आहे.
बर बर.
हा ये संपदा आला ते पहून तिकडून कट करून ला परत.
बर
हा च उप वीस मिनिट राहिले शेत क आता काय डायमेंड राहि दहा सेकड राहिले ते म्हणप
दहा मिनटं म्हणत होती सपणार दे
आं दऊ महिने दऊ नाही हो पाच मिनिटाच कॉल आहेर पाच पाच मिनिटाचीच लावले मा फोनून हा पाच मिनिटात एक कॉल खरा कट परत लावा पाच मिनिटं होऊन गेली ह
अ
च कार ए टॉप घालाचे कोणते कार अस दिसत नाही क्रॉप टॉप पण त्याला मोठ मोठ पोरीगाव
घटत्व आहे नाणारे लाव रायला फोन हां कती का त ते हो
घ चट करू का
हाव ना मायाकून वयानच नाही ते